हॅलो
हॅलो हा याल याल अग मला ऐकूच यीन झालत. हा
हा अस आता असं दहा मिनिटं बोलायचं बोलली नाहीस. तरी चालतेस म्हणजे फक् त चालू ठेवायचा कॉल
अव चालतय व्हय व अस
हा म्हणजे मी तर तसंच कवा लावलं अग दहा मिनटं काय बोलणार आहेस सांग बाई तू
ती हे करतय ग रेकॉर्ड करतय आपलं बोलणं.
व्हय
हा आपण मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस दिलाय माहतीय का त्यांना
व्हय घे दिलाय म सारिका कय तसंच चालू ठेवलेलं बाकी मी सगळं बोललोय घे दहा मिनिटं. साानिकाच तर फक्त दोन नाई साानिकाच कनी नाई फक्त म्हणजे असं दोन मिनटं तिन ठेवल्या चालू
हा
आणि कट केलीया.
म ते हे व्हॅली झालं.
व्हय अग व्हॅलिड झालय नव्ह तीच
प पैसे जमा झालेत काय काय नाही अजून
नाय तसलं काय अजून आलं नाय गे
अगं येका कॉल ऐशी रुपयाे हाय ब कोण देतय अजी बसून घरात सांग.
ब की तर किती करायचेत पाच काय तीस कराय
काय कॉल काय माहित बई
पाच करायच्यात वाटतं बाई आणि ते पण माझ्या फोन म ते कार्या अँप
पाहिजे हा हा अग खरं ते कुठं मेनशन अगं खरं ते कुठं मेनशन केलं नव्हतं की त्या पाच पाच पाच वीस वगैरे
ते पाच वीस ते हेय ग म्हणजे दोन्ही कडन संपर्क किती झाला पन्नास पन्नास करायचं.
पन्नास पन्नास फोन फोन करायचं
नाही ग पाच कॉल किमान पाच कॉल करा म्हणले त्यांनी
हा हा कमीत कमी
हा मग तू काय कर घरातल्यांशी फोन आहेत ना तुमच्या घरात
आहेत कि बाई चार आहेत माझाच मला मला धरून चार आहेत हा
तुला सोडून तीन म्हणजे
हा तीन तीन
तिन्ही मोबाईलवर आहे आणि कारऐप डाउनलोड कर
हा
हा केलीस आयफोन कोुणाकड नाही ना
आयफोन नाही
हा मग तिन् मोबाईल वर आहे कने कार ऐप डाउनलोड कर
हा हा
डाउनलोड केल्यांतर एक तिथं पहीला टास्क येते एक प्रोफाईल टास्क
हा
हा तो कम्प्लीट कर
हम्म हम्म
आणि त्या तिन्ही मोबाईलचे नंबर आहे का तुझ्यावर मो तुझ्या कार ऐप मध्ये घाल नंबर आहे एक एक मिनिट कॉल चालू ठेवले बोलल म्हणजे तीन तुझ्या घरचे होत्यात
होय होय
तीन आणि मी एक आता करणार तुला एक चार होतात बघ बरोबर
हम्म आणि मता लावायचं हम्म अग अजे आपण बोलायला लागलोय अगं आपण बोलालो खरं त खोलीत कळू दे बरं बोललेलं रे
अग कळ ना की आपण म्हणजे कुठ ते एवढा असं आपण बाद पण चांगलंच बोललोय की
अगं तसं नव पण तिने तिथं मेन्शन केलात की, अ दैनंदिन जीवन खाद्यपदार्थ ह्यावर बोला म्हणून सांगितल्यात कि तिन्ही
आता खाद्यपदार्थ आता कशावर बोलतेस सांग, काय खाल्लीस काय विचारायचं आता
अ गं म्हणजे मी स्क्रीनचार काढून घेतलय ग कशाबद्दल कशाबद्दल बोलायचंय ते
हा हा हा हा हा त्यामुळं मी ते वाचलच नाही अग पहिला माझं येत नव्हतं
हा
ते रामानुजला कॉल केलं तर माझं हिन झालंय मग त्यान काय केलंय सांग बघू गल्लीत त्यांची फोन नंबर घेतलाय त्यांना सगळ्यांना कॉल करायला दहा मिनिट ठेवते फोन तसंच
हा
हा आणि दहा मिनट झालं की कट करतोय झालं पाच करून सोडला त्यांना कालच पाच केला बघ की तर कालच पाच केला त्यांने
हा
हा म्हणून तुला सांगावलंय घरच्यांची नंबर घे मी पणता काय केलय सानिक आता आमच्या घरात एकच फोन आहे. गोवंदावाचे तो आयफोन आहे मग आयफोन वर चालत नाही.
चालत नाही हा-हा
मग काय केलेस सानिकाच्या पप्पांचा साधा फोन नाही, सानिकाच्या पप्पांच्या मध्ये डाऊनलोड केलीया. आणि मला कॉल लावलेली रात्री हा
हिनी कसं सांगितलय माहितय का तिथं? अ खाद्यपदार्थ प्रवास कुटुंब सण अं आणि परंपरा दैनंदिन जीवन ह्यावर बोलायला सांगितलं.
हम्म-हम्म आता आमचा आज सण आहे बघ ईद मिलाद तेच सांगायल ईद चा सण आहे आज, काय अवघड आहे.
मागच्या वेळीच सोप होतं असलं काय टास्क नव्हतंत बाई
ब ते बरं होत का आपला-आपला आन्सर द्यायच आपलं-आपलं म्हणजे हे करायचा. हे कसं जरा कोडं पडते अगं ते कॉल करायचं पुढचा माणूस बी बोलायला पाहिजे ते आणि आपलं दुसरा कॉल आला करेंट ते लगेच डिस्कनेक्टिंग होतय अगं
हा
दुसऱ्यांचा कॉल येऊन चालत नाही हा दुसऱ्यांचा कॉल आला की न तू त्यांचा कॉल कट तो ह्याचा कर हा कॉल चालूच ठेवायचा.
हा-हा आत्ता चार मिनिटं झाल्या होय आपली.
हा आत्ता चार मिनिटा झाले, दहा मिनिटं बोलायचीत. काय कर तुमच्या घरची पण घेणारस क नियम
हा हा
हा आता आम्हाला सांग मी पण करतो काय-काय आमच्या घरात फोन नाही आहे साध्या फोनचं
होय चालते करतोय की तुमच्यात आणि कोणा कसं तर सांग मला मी करतो. तुम
हा चालतय आमच्यात कोण एकच आहे फोन का पप्पांचा आता आता ज्यावर बोलालेस का नाही आयफोन आहे ग मग त्यामुळे ते कसं येणार सांग? म्हणून माझं पांच होण्याची शक्यता कमी आहे. मग तुझ जर झालं का नाही घरच्यांच तुझ जव कर तेस क त नंबर पाठव मला मी कॉल करतो दहा मिनिटं चालू ठेवया
हम्म चालते म्हण ही अक्षर सगळी अक्षरा विचाराल ती मला तुला कॉल करू काय? म्हणून मी म्हणल ती अंजली सांगितल्या करणार आहे तसं चालतंय काय म्हणलं दोन दोघीच?
नाही अचा ये टाइम दोघी झालात नाही एक चालते की.
हा मला माहित नव्हतं हा टास्क का आ आम्ही अजून आत गेलोच नोवतो ना ते बघायला
हा मला आता बघ कोण केलं? सानिका गेल्या? रामानुष केलाय हा सगळी करत बसल्यात कॉल काय दहा मिनिटं बोलायच काय वाटल ते म्हणत्या
तेच कि काय आता बघ नाही त्याचा अक्षता सदलगेला फोन लाव मग पाच होत्यात तुझ हम्म तिच्यात पण हाय अक्षता सदरगे मी पाठ देते की तुला मी तिला सांग मी तिला सांगतो ती फोन करेल म्हणून तुला
हा हा चालते चालते चाल
कापलं
होय ग काय करायचं घरचे हाहा अगं पहिला मी तर तीस वाज लोकय मी म्हला तीस नंबर आता कुठ ना आणायची म्हणलं
हा आणि अगो कुणाही फोन करते अगहौय तु आपलं जवळ म्हणजे पाहिजेत की
कसं झालाय माहितीया काय ती अट नको पाहिजे होती म्हणजे दुसऱ्यांच्या फोन मध्ये पण कार्या अँप इन्स्टॉल पाहिजे
हा ही अट नको पाहिजे होती मग काय पाहुण्या पाहुण्यांना काय लाऊ दिलं की सरळ
तेच की म्हणाय लागलोय हाम तेच की मावशी मामा दिल कनी सहज अर्धा तास जातय ते मला परत तसच वाटलं आ ग नंतर ते प्रॉपर टास्क भरायला अस कळाल की किमान पाच लोकांना ते पण इनस्टॉल दुसऱ्यांच्या एच्यामदे पाहिजे म्हणून
आ आणि आता आपल्या वर्गातल्या संग बोलाय पाहिजे इथ दुसऱ्यांची काय ओळख आहे का आपल्याला
व्हय येतय आणि त्या पण यादीत कुणाकुणाच नाव त्यावरच करायला पाहिजे.
हा व्हय
कारण एकेकानी प्रोफाईल टास्क पूर्ण केलेत त्यांना अजून असाइन झाला नाही ना!
हा हा होय हे पण आहेत प्रोफाईल प्रोफाईल टास्क ज्यांचा पूर्ण झाला आहे त्यांनाच फक्त आपण कॉल करू शक
हा हा ते पण हाय हा म्हणून तर म तू काय कर तुमच्या तीन मोबाईल आहेत कारण त्याचे पहिले प्रोफाईल टास्क पुढे एकच येतय ते प्रोफाईल टास्क ग
हा त्या आधीच येत नाही नव सगळं
फक्त वय कित ती ही एकच हे विचारती नाव काय गाव काय
हम्म हम्म
विचारते झाल म प्रोफाल टास्क पूर्ण होतोय.
हम्म चालतय बघुया काय तरी काय तरी करून पाच करायचं ग हम्म
तू एम बी ए
दिलोय की अजून ना हे रीजल रिझल्ट लागायचा नाही सांग काय ग मला रिझल्ट लागल्यावर.
हा बर बर मेसेज करतो मी तुला लागणार असलं तर
हा हा चालतय मेसेज कर फक्त
तीस लवकर
कशाचं बघितलेलो की हा म्हणजे माहित होत सोड मला सांगितली ही वैदी फोन केल ती मला रिझल्ट लागलाय म्हणून
व्हय ए त्या सृष्टी काय माहिती अता कवा लास्ट नाहीत तर फर्स्ट
तरी नको
अ मग काय बाय अठ्याण्णव किती पडले अठ्याण्णव का श्याण्णव ग
शहा्णव वाटतं काय आठ्यानऊ आठ्यानऊ आठ्यानऊ जास्त आहेत, हं
त का अभ्यास केले त नको काय त्या थापा लावले म्हण त्या काय माहिती त्र्याण्णव आहेत
होय चांगलं की ग आम्याला पण
होका मला शहांशीत बाई कमीत
आणि एम बी ए च अजून एम बी ए च लागायचं ना अजून
होय वय लागायचं अजून त्याला एक किती त्या तर लय अव वर गेलाय बाई त्या मनालीला कितीत सांग बघू बाविस यत होय म्हणून त्यांनी कोण स्टेटस लावलं नाही. होय आणि त्या हिला बरं पायलला काय तेतीस काय पस्तीस आहेत बाई
अगबाई!
त्यांना लय कमीयत आग ये स्टेफीला किती आहे ग स्टेफीला पण कमीय वाटत!
काय माहीत नाही बा
म्हणजे ती पण म्हणजे कुणाला मार्क सांगितलीच नाही अगं
हम्म हम्म
हम् तुमच्या ग्रुप मध्ये अन् कोण कोण दिलय
वैशी, हर्षला नी मी दोघीच गेलतो ग.
तिला किती पडल्यात?
सेव्हनटी फाय
ह आहेत की मग तीला चांगलं
हम्म आणि एम बी ए च कोण कोण दिलय? म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये बघ अ मी मइरी अ हि डिम्पी विशी तू दिलतीस नव्ह?
दिले सानिका दिले स्वाती दिले
हा आ तुम्ही तिघी
आणि हम्म हम आणि त्या स्टेफिकनच्या ग्रुप मध कोण दिल नव्हत.
नाही ती नाझी दिल्या की एकटी ह
हा बरोबर आहे आठवलं सोड मला अगोबाई तीझे आदि तर काय नव्हत सोड बाई ती मला हा हा आणि मला ति तो भेटल्या मला सायबरच पडलेलं की तीज पण आणि मला सांगायल्या प्लीज कोणाला? सांगू नको का आमच्या ग्रुपमध्ये कुणालाच? सांगु नको बाई म्हणालती आता बाइ तू एम बी ए हा देना नाही आमच काय करायचं बाई दे जा तिकडं माळ्यावर हित आमचं आम्हाला झालंय फुर तुज आणि कशाला सांगत फिरु सगळ्यासनी
होय बाई इथ आमचा आम्हाला ओट की बस चालूय
आणि त्यात काय ग तील दिलं का तुमच्या बाज पैसे भरले माझ्या बाज पैसे भरून आज मी भरले न एवढं काय त्यात
होय बाई ती राणी त्या लई भित्यात बाई त्या स्टेफी आणि त्या
काय अशी कर आमच्या पैशन भरले ग
काय माहिती ब भक्तीलापण एक्यानव आहेत
हम्
स्टेफीला काहीत कमीत वाटतं ग म्हणजे मी कुणालाच ते मार्क सांगा ना झाल्या म्हना
होय मग कमी असतील सोड
हम्म मग तू एमसीए करणार आहेस का एम बीए
आता एमबीएचा रिझल्ट लागूदे अंजे त्याच्यावर बघा तर मी काहीच करणार नाही तो बघ
ए खरंच काय क गांडवलागलेस
हे नाही बाई आता बघा ना त्याच मार्क जर जरा सॅटिस्फाय असलं ऍडमिशन चांगलं भेटत असलं तर नाही
मग कुठं डीकेटीलाच करणार ना? काय कन्फर्म नाही का आम्ही डीकेटीलाच डीकेटीलाच करणार आहे. जरी एमबेला ह्याच्यापेक्षा एमसीपेक्षा बेटर भेटलं तर एमबीएस करणार आहे मी उपण
हा मणजे तुमचं फिक्स आहे डीकेटी ला
व हा डीकेटी फिक्स आहे आमच दोन्ही पैकी एकाला करणार एका डीकेट फिक्स य
हा हा हे हे बरं केलाय फिक्स करून तुम्ही उगच तळ्यात मळ्यात इकड तिकडं काही नाही
नाही नाही डीकेटीलाच घेणार आहे फक्त एमसीए एमबीला कन्फ्युज आहे? अगं भेटायला तर पाहिजे
हो- होय झालं अंजी अकरा मिनट झालं
काय मी?
हा कर कर